हक लाांदा हे लादा ला बन हो हॅल
हॅलो ए हॅलो
की. हम्म हम्
काय केलं असत
आग ते माझं नाकाशाका कनी.
हम्म
मला वाटलं घरातच ठेवलं मी उता व नंतर बघितल बरोबर आहे का बघायला लावा.
म्ह तु
तर बाहेर भेटेल हॅलो! हॅलो!
तर मोका रिका रिकामा पाहिजे, होता नकाशा नकाशा
नाही नाही तेच की, काढलं हा
काय? केलीस, नेऊन ते
बर मी काढलेला बरोबर आहे काय? बघितलं मी काढणार होतो, आणि त्यात ते तू हे ते हे कराय नकाशा काढालतो गं मोकळा ते विदाउट कलर चा म्हणून नेलतो, त्यात वेगळं ते ठाण्याच आणि हेचा हाय, किनही तिथं ठाण्याचा विभागचं नाहीये नाकाशात
कसं काय? हां बघतो.
हम्म! होय, की गं!
कटकरी असते कॉल मग त्यात अजून कुठलं भाग तेन आहेत, का बघितलो.
पालघर आणि ठाणे दोन झाले, का एक झाले का आधी तर मग
नुसंत रेष मारायची, एक तिथ तिथन एक रेष मारायची नुसता,
का हो या
तिथन एक रेष मारला लागत्या नव्ह नुसता,
हम्म!
तर.
हॅलो.
हो आणि.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
आवाज
हॅलो.
हॅलो आवाज इना काय?
नाई.
आता हॅलो.
ये ते व्यवस्थित नाई वय ग नताशा?
अगग
अं. हॅलो.
हॅलो.
ऐकू येतय की आता
अग अग हिला हब्लू ब्लूटूथ लागला हिच्या हाताला. अय दुवा म काय आता लागल्या वडायला. हं हं. हा हॅलो. हॅलो. हॅलो. ह ते का नाय वहीनिंचीं आठ तारखेला हाय नव एनिवर्सरी?
म.
म.
एनार हाइस तू?
बघू. बघू. हम
बघू म्हणजे कसं बघणार?
आईथ असत तर आलो असतो ग तिकड कुठ येऊ?
म्हणजे परवा काय म्हणलीस मला येतो म्हणून.
हॅलो. हॅलो.
ए दुवा ए दुवा. हा राधा राधा. आ आ आ आ आ. बुदेंगे
हॅलो. हॅलो ए सुमे.
अह.
हा.
हॅलो आवाज येई नाय काय तुला?
येतोय आवाज तो आवाज हॅलो तू हॅलो हॅलो.
हा हॅलो.
तू आवाज काढल्यावर येणार ग मला आवाज.
हा. म्हणजे एवढं उशीर झालं बोलायला लागलं त्याच काय नाही. किती मिनिटं झालीत बघ. नाही नाही नाही नाही नाही नाही
किती मिनट झालीय बोलतेस का नाही माझ्या संग लिहून ठेव सगळं डायरीत.
अग किती मिनट
नंतर न कॅल्क्युलेशन लावा येत ते मग हम्म.
कशाच कॅल्क्युलेशन तू करत बसत तसली ती कारभार तुला त्यासाठीच ठेवलय.
आई शप्पत. चेष्टा केलोय ग हेमल्या मी. तुला काय बोलू का नको
आता तू बोललीस की मला तस तूच बोलणार की मी एवढच ढीग बोल तेच बोलत्यास आणि तुला काही बोलू का नको. म्हणून बारकच बोलत्यास की आ आ आ आ ए दुआ
माझ्या कॅरेक्ट कॅरेक्टर वर गेलीस की म डायरेक्ट
हॅलो.
हॅलो
हॅलो.
हा काय. हॅलो हॅलो काय करत्यास बोलू
म ऐकूच येत नाही तुझं मी काय करू एकटच बडबडू खुळ्यागत
काय सांगालीस वर्षा ऐकू येत नाही म्हणून?
आई शप्पत. इथं ये ग कान लावये जरा
हॅलो. काटीपुर करना करणा ये. कुठे स हम्म.
हम्म कुठाय. करना ह का. करनाळा. कर्नाळा कुठ हाय. करणळा ते हजच ना विहीर ते आरती बर्शाचे किती झालेत बघकी.
चाळीस.
कसलं बोलणे खाल्लीस.
अग ते शूटिंग झालंय ग या वर्षी.
आय नो दॅट. ते माहित आहे मला ते मी अभया अभयारण्य पण बोलालोय मी ते तिच्या विहिरीचा काही संबंध नाहीय ईथ. कर्नाळा हे अभयारण्ये शिच रायगड मधलं हा.
हा थांब मला असं सगळं सांग काय फोन ठेव दुसराया क